मला मेडिक्लेम पॉलिसी बद्दल माहिती हवी होती.
ओके जास्त करून मला तर एवढी माहिती. तिनी पण आम्ही ना न्यू इंडिया इनशुरन्सचा एक मेडिक्लेम काढलेला आहे आमच्या पूर्ण फॅमलीचा.
ओके.
हो हो आता स्टार हेल्थ आहे न्यू इंडिया आहे टाटा आहे असे बरेच काही. आपण ऐकूूनाय. पण मग आता आम्ही स्वतः न्यू इंडिया इन्शुरन्सचा मी चार वर्षापासून क्लेम युज करते. तर अजून तर मला कुठे प्रॉब्लेम आले नाही. त्याच्यासाठी डॉक्युमेंटेशन पण त्यांनी काही जास्त घेतलं नव्हतं आमचं आधार कार्ड पॅन कार्ड. अ ह्याच गोष्टी घेतल्या होते माझा माझ्या मुलाचा आणि. माझ्या मिस्टरांचा असं तिघांचा आहे आमचा आणि आपले एज कोणाचे किती. की काय वगैरे ते घेतलं आणि आम्हाला स्लॅब सांगितलं की एवढे लागतील तेवढे लागतील. आणि आता तर काही जीएसटी पण कमी झाली तर एक जीएसटीच्या अमाऊंटमुळे तीन एक हजाराचं. आपल्याला हप्ता कमी बसतो.
मग तुम्ही ती मंथली पेड करतात का अ
नाही नाही आम्ही ना इयरली पेड करतो इयरलीच पेड करतो. ते कसं मंथली पेड करण्यापेक्षा त्याच्यामध्ये जास्त पैसे जातात ते सांगतात. टू इयर्स पेड करतो तिच्यात पण जास्त असतात आणि आपण एकदम जी इयरली पेड करतो ना त्याच्यामध्ये थोडसे पैसे आपल्या आपलेच पैसे वाचतात. असं असतं ते हा आता मी पाच लाखाचा काढलेलं आहे तर पाच लाखाचा मला आधी सत्तावीस हजार हक्ता बसायचा. फर्ट इयर ला आधी फर्स्ट इयर ला चौदा हजार बसला सेकंद इयर ला बसला थर्ड इयरला सत्तावीस बसला आणि आता जीएसटी कमी झाली ना मग या वेळेस साडे एकवीस बसला. एवढा फरक पडला हा म्हणजे एज वाढत करत असं
नाही आणि आता पॉलिसी जर आपण काढली तर मग अ समजा ह्या महिन्यात आपण पॉलिसी काढली आपण जून मध्ये काढली. आणि आपल्याला इन केेस जुलैमध्येध्ये आप ती लगेच रिन्यू होते का म्हणजे आपल्याला युज करता येते का एका महिन्यात.
हो हो एक महिना लागतो तिला ऍक्टिव्ह व्हायला पण आता आम्ही नवीन रूल ऐक की म्हणजे तुम्ही पॉलिसी ज्या दिवसाप करता त्या दिवपासून लागू होते. पण मी तर असं ऐकून ये ही पॉलिसी काढल्यापासून आपल्याला एक महिन्यानंतर ती युज करता ये कारण ऍक्टि अँक्टिव्वेशन पिरियड दिले आहे म्हणे तिला असं आमच्या पॉलिसीवाल्याने आम्हाला सांगितलं होत. पण आता जे नवीन पॉलिसी निघालीय ना तर ते म्हणतय की तुम्ही दोन तास जरी ऍडमिट झाले ते पण तुमच क्लेम होणार. आणि इव्हन आजच्या दिवशी तुम्ही क्लेम काढले तर आजपासूनच तुम्ही ती पॉलिसी यूज करू शकणार असं ऐक ते मी पण अजून ते कन्फर्म कर करेल ना त्यावेेळेस तुम्हाला सांगते. पण बऱ्याच ठिकाणी हे ऐकण्यात हे आता. हम्म पण कम्फर्टेबल असत बर का पॉलिसी, कारण कस आपल्याला कधी आपल्याकडे पैसे असतात नस टाईमवर जर एवढं मोठं दुखण आलं तर पैसे कुठून जमा करायचे हा तर आपल्याकडे म्हणजे आपण मिडलक्लास वालांकडे हा फार मोठा प्रश्न असतो. एकदा एखादा एक लाख रुपये लगेच कुठून उभे करायचे आपण वीस हजार व तीस हजारवर काम करणारे लो आपले खर्च पण मोजके असतात तिच्यात वाचवणं नाही आता माझं लिगामेंटचं ऑपरेट झालं होतं. आमचं काय झालं होत माझ्या कंपनीतन मी गाडी काढली आणि काढले काढलं फक्त नॉर्मल स्लीप मारली गाडी, नॉर्मल स्लीप मारली. तर दवाखान्यात मी जेट गेलो. इमिजिएट गेल्यानंतर तिथं त्यांनी आम्हाला चेक वगैरे केलं. अ सुूद वगैरे होती तर ते बोलले काय नाही लागले ब खर्च- रे म्हणून त्यांनी मला औषधे वगैरे दिली, जरा तिथे थांबून घरी पाठवून दिलं, पण मग नंतर दीड एक महिन्या नाहीेते इतकं दुखायला लागलं मग पुन्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो. हॉस्पिटलला गेल्यावरनंतर मग ते सांगायला लागले नाही तुमची गादी फाटली आहे. लिगामेंट्स ब्रेक झाले सीएल पीसील म्हणजे कालचे आणि वरचे दोघ पण. मग ते बोलले इमिजिएट ऑपरेट तरी पण करता येणार नाही तुम्हाला अजून त्यांनी सहा महिन्याचा पिरियड दिला मला मग मी त्या सहा महिन्या पिरयड मध्ये चार डॉक्टरांचे सल्ले घेतले. चार डॉक्टरांचे सल्ले घेतले मग तिच्यामध्ये ओपिनियन घेतले, की खरंच हे ऑपरेट करावं लागेल का? मग फायनली मग सगळ्यांनी सांगितलं की नाही मॅडम तुम्ही कितीही करा तुम्हाला हे ऑपरेट करावच लागेल म्हण मग मग त्याच्यामध्ये ल टाकाय का आपल्या स्वतःच्या बॉडी मध काढून टाकायचा अजून त्याच्यासाठी दोन डॉ रांना भेटली मग मग शेवटी फायनल केलं आणि शेवटी मी ऑपरेट केलं ऑपरेट केलं त्यावेळेस मॅडम मला दोन लाख ऐंशी हजार रु रुपये खर्च आला सांगा अजून त्याच टायमाला माझ्याकडे क्लेम नसतात तर आज म्हणजे किती पंचायत झाली असते माझी
हो ते तर आहेच आणि मग एक त्या आपलं मेडिसिन पण त्याच्यात येतं का मग
सगळं मॅडम मी फक्त जाऊन त्या हॉस्पिटलला जिथं आपल्याला त्यांनी लिस्ट दिलीली त्याच हॉस्पिटलमध्ये जायचं काय रिम्बर्समेंटला आहे ना सहा, सहा महिने लावतात आपण बिलं जमा करायचे आणि मग करायचं हम् मग त्या रिम्बर्समेंट ला टाइम लागतो पण हे कसं होतं माहिती का आपण ज्यांनी जर लीस दिलेली असेल ना कॅशलेस ल त्याच हॉस्पिटलमध्ये जायचं मग तिथे गेल्यानंतर ना आपल्याला ते प्रॉपरली अ कॅशलेस क्लेम करतात कॅशलेस म्हणजे आपल्याला रूम पण एकदम हाय लेवलची अस म्हणजे सगळं जस त्यांच्या क्ले म बसतं त्या पद्धतीने स्पेशल रूम असते आपल्याला हो सगळ्या सर्वस एकदम व्यवस्थित असतात आणि मेन म्हणजे अमाऊंटची पण गडबड होत नाही आणि पद्धतशीर असत म्हणजे कसलंच टेनशन नाही फक्त आपण जाऊन झोपायचं आपली ट्रीटमेंट करायची आणि घरी यायचं आता मी चार वर्षापासून घेते पण मला नाही काही इश्यू आला आणि एकदम पद्धतशीर आमचा एजंट पण चांगला आहे सर्व्हिस पण एकदम चांगली भेटते काहीच इशू आला नाही आम्हाला हा आजपर्यंत
हम्म हा म्हणजे माझ्या मिस्टरांनी पण काढली होती स्टार हेल्थची काढली होती पण तिचा प्रॉब्लेम कसा झाला होता की अ म्हणजे जेव्हा मलाअ ऍडमिट केलं होतं मला टायफाइड झाला होता पण मग त्यांनी मला त्यांनी काय सांगितलं की प्रेग्नेंट आहे त्याच्यामुळे ते त्यांनी इलिगल ठरवलं की टायफड झाला तर त्याचे त्यांनी दिलच नव्हतं आम्हाला आणि एकदा आणि तस दोनदा झालं दोघ वेळेस त्यांनी आम्हाला ती अं पॉलिसी त क्लेम मंजूरच झाला नव्हता मग मुला त्यावेळेस पण केलं ना आम्ही मुलगा ऍडमिट होता तेव्हा पण त्यांनी आम्हाला म्हण जे मेडिसिन चे पैसे नव्हते तिले फक्त डॉक्टरचं जे बिल होतं
तुमची कुठली पॉलिसी होती मॅडम
स्टार हेल्थची
ओके, ओके असं काही कुठले रूल असतात तर माहिती नाही पण म आमची जी पॉलिसी हो मला कधी अनुभव आला नाही की आम्ही ऍडमिट झालो आमचं हे बि झालं नाही का ते बिल झालं नाही असं कुठलंच बिल झालं नाही आमचं सगळे बिल
हम् हा मग मॅडम तुम्ही ज्यांच्याकडून काढलीय ना पॉलिसी का मला त्याचा नंबर देऊन ठेवा म्हणजे मग
हो मॅडम मी त्यांचा कॉन्टॅक्ट तुम्हाला सेव शेअर करेल ऑलरेडी ते एल आय सीची पण स्कीम चालवतात बऱ्याच आपल्याला परवडेल असशे छोटे, छोटे कीम पण सांगतात. आणि अ हे पण मेड्क्लेम ची पण चांगली माहिती सांगतात आपल्याला ह. मेन म्हणजे आपण ज्या दिवशी ऍडमिट होतो ना त्यादिवशी. एजंटला कन्फर्म करून द्यायचं की, आम्ही इथे अडमिट झालो आहोत. म तो आपला सांगतो की, त्या हॉस्पिटल मध्ये ती पॉलिसी चालते किंवा नाही. एजंटला सांगणं फार गरजेचं असतं ह. की आम्ही ऍडमिट झालो. म तो लगेच वरती कंपनी इ्फॉर्म करतो. की हे ऍडमट झालेलेय बा. म आपल्या क्लेमला जास्त प्रब्लेम येत नाही.
हा म्हणजे एजंट ते काम लवकर करून देतो. आपल्या
हो हो एजंटला म्हणजे एक इफॉर्मेशन द्यायचं की ये दादा मी ऍडमिट झालेलीय तू त्या कंपनीला वरती सांगून दे की आमचा जो पॉलिसी होल्डरे तो ऍडमिट झालेला आहे. एक इंटिमेशन म्हणतो त्याला आपण. फर्स्ट इंटिमेशन दिले का? मग पहिल्या दिवशी आपण ऍडमिट झाल्यावर आप आधार घेतात. त्याचे डॉक्युमेंटेशन आहे. आपली कॉपी घेतात. त्याच्यानंतर म त्यांच ते अप्रुव्हल वगैरे घेतात. म एक तीन एक दिवस लागतात त्यांना. आपण ऍडमिटे त्या हिशोबाने. पण मग होतय बा. आता मला तर चार वर्षात कुठे काही लागले नाही बर का मॅडम.
ह मी काय आता काय
त्यांना सांगेल. आणि च काम लवकर करून घे. कारण की कसं वातावरण पण खराबे इकडे. क्लायमेट साठी आता जर म्हणजे? ते मी सासू सासरेयेत. आपण त्यांना पण ऍड करू शकतो का?
सासू-सासर्‍यांना तुम्ही ऍड करू शकतात. नो ईशू त्या बाबतीत. पणे ना तुम्हाला त्यांचं वय कितीय मॅडम?
अ तरी सत्तरच्या वरतीचे.
हो ना, मॅडम मग जर सिनियर सी सिटिझन जे असतात ना. त त्यांना जो अमाऊंट असते आपल्याला पे करण्याची. म्हणजे आपला इन्स्टॉलमेंट म्हणतो तो खूप जास्त मोठा असतो.
जास्त असतो अस. ह हम्म हम्म.
हम्म तो खूप जास्त मोठा असतो. एक म्हणजे आता तुमच्या फॅमिलीचा हो. मयूरी दिदी त्याला कॉल करा. हो नाही ना तो गेट वर द्यायचाय. हॅलो, हम्म, ते कस असत माहिते का? मॅडम. ते अ काहीतरी वयाची मर्यादा ठरलेली असते. आणि पन्नासच्या वर गेल्यानंतर तुमचे प्रीमियम काय होत चालतात. कारण ते सिक्सटीस सेव्हंटी म्हटलं ना मॅडम म्हणजे कसं त्यांना बीपी असणार, शुगर असणार. अक्षरशः म्हणजे तुम्हाला पंचावन्न साठ हजारा वरती प्रीमियम बसणार त्यांचा. म्हणून त्यांना तुमच्या म ऍड करू नका, तुमच्या तिघांचा चौघांचा सेपरेट ठेवा. आणि त्यांचं सेपरेट करायचं. असं करायचं.
हम्म.
चागला की दोघ नवरा बायकोचा सेपरेट करायचा त्यांचा. आणि त्यांचा प्रीमियम तुम्हाला शंभर ट की पन्नासाठ हजार बसणार बर का मॅडम.
पन्नास ते साठ
हो हो हो,, कारण सिनियर सिटीझन ना मॅडम. त्यांची कशी दुखणे चालूच असणार, ते आधी पण काय करतात? आधी त्यांची पूर्ण मेडिकल हिस्ट्री माहिती करून घेतली जाते, क्लेम काय असा प्रत्येक - कालच नाही दिला जात.
हम्म!
पूर्ण मेडिकल हिस्ट्री माहिती करून घेतात, तुम्हाला काही दुखणे होते, काय होते आणि तुम्ही जर त्यांची - तुमच्या क्लेम च्या क्रायटेरियात बसत असाल तरच, तुम्हाला ते क्लेम देतील. अस इमिजेट देत नाही हा, हो वो. थोडसं तुम्ही ना गुगल वर सर्च कराल, पूर्ण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून घ्याल. त्यावेळेस बघा त्याच्यात तुम्ही, सिनियर सिटीझन साठी मेडिक्लेम साठी काय काय रूल्स असतात. एकदा पूर्णपणे टाकाल, आणि बघा एकदा ते. हम्म, तर नॉर्मल आपल्यासाठ- वेगऴ, त्यांच्यासाठी वेगळे कारण कस कोणाला बीपी ए शुगर आहे हे सगळं आपल्याला आपल्या आप- नेस हे करून मग द्यावं लागतं ना त्यांना. सिनियर सिटिझनच्या बाबतीत तसं होत नाही, फिटनेस तर त्यांचा राहत नाही, काही ना काही इश्यू मेडिकल इश्यू असतात.
हा, आहे त्यांना बी पी हे, शुगर हे.
ते, आपल्या एजंटला कुठलीही ते म्हणतो ना आपण डॉक्टरांपासून - आणि वकिलापासून कुठलीही गोष्ट लपू नये, तसं आपल्याला हे पर्टिक्युलर त्यांना सगळं - सांगावं लागतं?
ओके.